हॅलो.
हॅलो.
येतोय का आवाज?
हां बोला की.
काय म्हणतं काय चाललंय?
काय नाय निवांत तुमचं?
निवांत झालं जेवण?
हो तुमचं झालं जेवण?
हम्म आताच झालं.
हां हां.
काय केलं जेवण तुम्ही?
जेवण काय आपलं रेग्युलर चपाती हे भाजी.
होय.
हम्म.
काय पेशल रेसिपी तुमची?
माझी रेसिपी बघा ढोकळा करते मी व्हेज, नॉन व्हेज दोन्ही पण आहे. पण जास्त म्हणजे असं नॉन व्हेज, व्हेजमध्येच करते जास्त मी तुम्ही काय करताय?
हा माझ्याकडे पण व्हेज नॉन व्हेज पण ज्यादा तर नॉन व्हेज असते आमच्याकड व्हेजचा प्रमाण कमी आहे व्हेज मी एकटीच आहे बाकी घरात नॉन व्हेज
हा हा हा हा मग घरात असं म्हणजे अं उपयुक्त असं म्हणजे ढोकळा म्हणा किंवा आपलं अ हय आंबोळीच घावणं म्हणा हे घरच्या घरी आप पलं बेटर पाणीपुरी म्हणजे असं घरच्या घरी गोबी मंचुरी ते ना असं घरच्या घरीच मी करते.
हा हा मंचुरियन कसं बनवतं ओ?
मंचुरियन म्हणजे आपलं फ्लावर असते ना तो भिजत घालायच हा फ्लावरचं पण फ्लावरची टेस्ट एक नंबर येती. हा काय करायचं हा कसं करायचं एक कोमट पाणी घ्यायचं ते बारीक-बारीक क चि कट करून घ्यायच म्हणजे अस हातानिच तोडायचं ते गरम पाण्यात मीठ घालून भिजत ठेवायचं एक पंधरा मिनिटं मग ते काढाय चा आणि त्यानंतर कॉर्नफॉ ते पीठ म्हणजे असते ना कॉर्नफ्लॉवरचं ते थोडं आणि ते जेवढं- मिश्रण. म्हणजे तेवढंच अस लय पण हे करायचं नाही बॅटर. त्यामध्ये हळद- आलं लसूण पेस्ट, मिरची हे सगळं घालायचं त्यात. आणि- कलर थोडा घालायचा.
हम् हम्.
आणि ते पाच मिनिटं ठेवायचं तसंच.
हम्म.
कढीपत्ता, मिरची वगैरे घालून जरी केल घातलं तरी टेस्टी लागते. मग एक एका असं फ्लावरचे बारके बारके तुकडे असतात ना? म्हणजे बारीक बारीक. ते उचलायचं आणि तळायचं. एक नंबर टेस्ट लागते.
होय का? नाही मी कधी बनवल नाहीत आहो. पहिल्यांदाच ऐकलं मी कोबी फ्लावरचे. कोबीचे बनवते मी.
हा. फ्लावरचे खूप छान होत्यात. ते जरी नुसत सॉस बरोब- बर मुलांना जरी दिलं- तरी टेस्टी लागत. त्यात थोडस मैदा घालायचं. म्हणजे आता समजा - ते बॅटर जर एक वाटीवर झालं असलं, तर एक दोन चमचे फक्त- मैदा घालायचा. म्हणजे कसं असं जरा सैल सर होते बॅ -
बरं बरर.
सोडताना पण बॅटर होते त्यामुळे. ती रेसिपी- करून बघा छान म्हणजे, ती रेसिपी कशी? अ हेल्दी पण आहे. टेस्ट- स्टी पण आहे. त्यामुळे सॉस आपल टॉमेटो सॉस असते ना त्याबरोबर - मुलांना खायला दिला तरी चालेल.
हा. नाही मी बघेन औराजून करेन. मी नाही म्हणजे कधी हे बनवल नव्हत फ्लावर्स-
हा. फ्लावरचे बघा बनवून. हा लेग्युलर- कोबीच काय आपण? कोबी खिसून किंवा- बारीक करून घेऊन करतोय आपण. हा. ते पण लागतय टेस्टी. पण हे आहे ना फ्लावरचे? ते करून बघा फ्लावरचे तुम्ही.
हा. नाही नक्कीच करून बघेन आता.
त्यात काय पीठ जास्त, म्हणजे कॉर्नफ्लाॉवर जास्त नाही घालायचं. नाहीतर मग ते पीठ, आणि असं लालसर- हुईस्तोवर का म्हणजे? आपल्याला कच्चा पणा किंवा हे कळतंच. त्यामुळं जरासं हा. लय पण पीठ नाही घालायचं त्याच्यात. असं करायचं. म्हणजे असं सुक सुकट सुकटच सोडायचं.
हा. म्हणजे त फ्राय पण फ्लावर- फ्लावर फ्राय होत असेल ना चांगला.
हा. फ्राय होतोय चांगला. लालसर एकदम असं झालं ना? ते काढून घ्यायचं आणि- गरमागरम लहान मुलांना म्हणजे असं जर- लहान किंवा मोठा आपल्याला पण नाई. खायाल म्हणजे असं घरगुती. चालत. हा.
जरासक ऐक
झटपटी खाऊ वाटलं आप - पण बी हे करू शकतो. आन सूप करायचं असलं तर काय? आपण घरच्या घरी- पण सूप करू शकतो. कांदा टमॅटो वगैरे घालून. त्याच्यासाठी काय लई ते पण काय अवघड नाहीये.
सूप कसं बनवता तुम्ही?
सूप म्हणजे कांदा टोमॅटो घालायचं त्यात. तर थोडंस- मीठ घालायचं आणि आपला हा येत- थोडस रेग्युलर पाणी घालून सॉस घालायच त्यात. म्हणजे- अ हेचे ते अ हे नसते का? चिली फ्राय वगैरे हे असते ना ग दोन. तीन प्रकारचे चिली सॉस असते. चिली सोया सॉस हा ते सॉस घालायचे. आपल्या घरी घरी म्हणजे बाहेर कसं व्हेनेगरचं वगैरे प्रमाण जास्त आहे ना आपण व्हेनेगर घालत. इथ आपल्या घात त्यामुळे त जरी केला चायनीजमध्ये कोबीच पण तसचं सेम. ते जरी केला किंवा रेग्युलर आपल्याला आता समजा सर्दी झाली काय बरं वाटलं नसल काय? सपेव वाटतेच काी आपल्याला.
हा हा.
तरी ते सूप बेटर म्हणजे घरच्या घरी हेल्दी सूप हा परत. हा परत प हे ज पोकळ्याची डेटा असतात त्याचं पण सूप करता येते.
होय का?
हा ते पण केलं तरी चालेल, त्याची पण छान होते टेस्ट.
होय.
हा. पोकळ्याची देट असत्यात ना ते उकडून घ्यायचं. ते मॅगिनेट करायचं आणि ग जरासं मीठ वगैरे घालून आहे ना, छान लागते ते पण. हा. पोकळ्याच्या देटाचे, ते पण आम्ही ट्राय केलेलं आहे हा.
होय का मी पण ट्राय करून बघते पोकळाचं नव्हं. तुम्ही कधी ऐकलं सूप बनवतात ते नाही.
ते ना देटाच असते ना लय पण. हे घ्यायचं नाही जुन असते ते नाही घ्यायचं कवळी कवळी देट असतात. कणी हा ते कुकरला शिट्ट्या देऊन हाय ना करायचं आणी. हाय असंच म्हणजे मीठ वगैरे घालून. त्यात छान लागतंय ते पण सूप.
होय का?
बरं तुम्ही काय काय नवीन आणि करताय डिश
नाही माझ्याकडं कसं व्हेज. पेक्षा नॉन व्हेजच प्रमाण असतयं. अ आपण चिकन. सिक्टी फाय परत न बिर्याणी, सुकं. रस्सा असं असतय म्हणजे आठवड्यातून दोन तीन बिर्याणी काय करते माय चिकन धुवून आपण स्वच्छ घेतोच. घेतलं का त्याला सगळे मसाले लावायचे आलं, लसूण आपलं बाकीच धना पावडर, जिरा पावडर. बिर्याणी मसाला सगळं मॅरिनेट म्हणजे ते करायचे का अर्ध आणि. दही दोन चमचे घालायचे अर्धा तास मॅरिनेट ला ठेवायचा आणि कांदा टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची ती फ्राय करायची कांदा चांगला फ्राय करायचा.
हा हा
आणि ते त्यात घालायचं.
हम् हम्
आणि चांगलं अस. म तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायच चांगलं शिजवून घ्यायचं. आणि एका साईडला काही करते तांदूळ हे ना ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं. आपण खडा मसाला टाकून उकडून बिर्याणीच बिर्याणी राईस येतो की ह हं. तो घ्यायचा ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर तर मग पाण्यातून आपण घेतोच की हे करून
हा घेतोय चाळुण घेतोयच की बरोबर हाय
हा त्यानंतर मग एक दुसर्या पातेल्यात सगळ्या बाजूला तूप लावायचं खाली भात टाकायचा. त्यानंतर ते शिजवलेली चिकन ग्रेव टाकायची त्याच्यावरती परत ना कांदा फ्राय करून घेतलेला आहे ना तो कांदा घालायचा कोथिंबीर घालायची थोडस तूप घालायचं त्याच्यावरती असं लेअर देत जायचं आणि परत ना घ्या एक एक एक एक वरती लास्टला परत न, हे घालायचं भात घालायचं त्याच्यावर तूप घालायचं कोथिंबीर कांदा घालायचा आणि झाकुण एक पाच दहा मिनिटं वाप घेऊन द्यायच मस्त होते तशी पण दम
हो का हा हा मग तुम्ही अंड्याची बिर्याणी वगैरे करताय काय
हा अंड्याची पण अशी सेम करते अंडे उकडून. घेऊन ना असच सेम करायचे हा ग्रेवी. हा ग्रेवी बनवायचे हम्म असेच कट करून. आपल्याला दोन कट पाहिजे असतील चार कट व आता मी तर काय करते चार कट बनवते. अंड्याचे. चार पीस बनवले ना हा चार पीस बनवायचे. आणि ग्रेव लास्ट ग्रेवीत टाकायची जास्त हे होऊन द्यायचे नाही अंडे म्हणजे असं तो पिवळ्या बलक असतो ना तो जास्त फुटून द्यायचा नाही.
फुटु द्यायचं नाही नाही तर सगळं त्यात मिक्स होतंय होय.
म ते खाताना हा त्याला पण दम दिलात नाही मस्त
हा त्याला पण छान लागते आ मी पण करते ना इकड हो हो अंड्याची चिकनची जास्त चिकनची न‌अंड्याचीच असते बिर्याणी. बनवते मी पण हां.
हा तुमची कशी आहे बनवण्याची पद्धत मग अंड्याची.
मी कस उकडून घेते पहिला मग फ्राय करतीया आणि आपला कांदा टोमॅटो खडा मसाला मिरची टोमॅटो ते सगळं फ्राय करुन मसाला करून जास्त करून कांदा टोमॅटो करून त्याला गिरवी यायला पाहिजे नाही.
ग्रेवी हा ते
हा ती मेन महत्त्वाची आहे त्यामुळं गिरवीचं प्रमाण जास्त पाहिजे त्यामुळं समजा आपण एक किलो करणार असेल तर दोन किलो कांदे आणि एक किलो टोमॅटो असते हा कांदे आणि टोमॅटो च प्रमाण जास्त लागते गिरवी करायसाठी.
ग्रेवी ला तेच तर टेस्ट येतीया.
हा मग त्याच्यानंतर मग ते फ्राय केलेले अंडे त्यात मिक्स करायचे आणि ते हे करून‌ अ मी बिर्याणी मी म्हणजे मी पण बिर्याणी नव्वद रुपये किलोच तांदूळ हाय का नी बाकी बासमती मोठे एकदम हा मोठे एकदम होत्यात. ते मग ते आणते आणि ते भिजत घालून आपण उकडतो तसच तसच हा दहा मिनटं भिजत ते जास्त वेळ लागत नाही भिजायला लगेच होते मग आपले दुसरे रेग्युलर असतात की नाही ते एक तासभर भिजत घालायला लागतय.
अ ते आणि काय होतंय त्याचा अंदाज येत नाही. नाही त्यापेक्षा बिर्याणीचा लगेच अंदाज येत त्या भाताचा. हो छान होते.
त्यामुळे ह फ्राय करून शेवटला मग हे करते. हॅलो.
हां बोला की.
हा शेवटला मग दम मारायला कोळसा ठेवून मधी मग हे करते झाकून ठेवायचं ते एक कोळस
कोळसावरती.
अ तूप हा ते कोळसा नाही नाही तू ह्याच्यावर तूप सोडायचं की. तुप किंवा कोण कोण नल तेल सोडतय‌ कोण कोण ते तूप सोडतय. ते कोळसा आता गरम झाला की नाही त्याच्यात तूप घालायचं आणि झाकून तसंच वाफवायच. एक नंबर हा एक नंबर टेस्ट लागते.
मी ते कोळसाचे नाही वाफ घेत दिलेले अजून. पण म्हणतात त्याची पण छान लागते वाटतं.
चि वाफ दिलीना एक नंबर म्हणजे एक नंबर लागते. तुम्ही एकदा केलात ना तर ट्राय करून बघा वाटल्यास.
हा नाही मी कधी म्हणजे नाही केलं.
हा मधी जरा असं क नाही असं गोल वाटीच तेवढंच जरा असं गोल हे करून किनाय वाटीत ठेवायचं, हा वाटीच ठेवायची त्याच्यात. हाय अशी म्हणजे कोळसा आपण गरम केला कि नाय कोळसा गॅस वर गरम करायचा तो एकदम अस ते म्हणजे असं लाल भडक झाला क नाही त्या वाटीत ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर तूप सोडायचं. आणि ति जी काय वाफ येत त्याची त्या हातमध्ये पूर्ण जाय परत म झाकण झाकायचं त्याच्यावर पूर्ण म्हणजे वाफ बाहेर यायला नको ना. पण जस वापलवतोय दम देतोय, हा हा त्यावेमध्ये त्यांच्या नंतरन ज्यावेळी आपण अ सव करणार खायसाठी ज्यावेेळी घेणार त्यावेळेस ते काढून ठेवायचं.
बरं, बर, बर-
छान होते कोळसा घालून पण बघा तुम्ही एकदा